हॅलो! हा बोला की.
काय म्हणताय?
काय नाही निवांत हाय बघा.
मग वारीची तयारी वगैरे चालू झाली, का वारीला जाता का? पांडुरंगाच्या हा हा हा हा.
वारीला कधी नाही गेले मी.
अच्छा! म्हणजे अ मी पंढरपूरची आहे. आमचं कस म्हणजे आळंदीत ते पंढरपूर लोक चालत येतात, पालक्या येतात सग सगळ्या महा मठातल्या म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सोपान काका गजानन महाराज मुक्ताबाई वगैरे सगळ्या म्हणजे अ आमच्याकडे वारीला पंधरा दिवस आमची यात्राच असती ती. आषाढी एकादशी हा तर म्हणजे पायी लोक येतात, आळंदी ते पुणे आळंदी ते जेजुरी आळंदी तिथे सासवड निरा वगैरे अस म्हणजे लाखो भाविक असतात तिथं. आणि पंढरपूरला कसं म्हणजे नदी वगैरे आहे मस्त मस्त चंद्रभागा नदी त्या हा आणि विठ्ठल अ कशासाठी पंढरपुरात आला, हे तुम्हाला सांगते आता. म्हणजे ऍक्च्युली अ हे पुंडलिक म्हणून भक्त होते, विठ्ठला गत ते कितीेक दिवस विठ्ठलाला भेटायला आले नाहीत, म्हणून मग विठ्ठलानी हे केलं की चला आज आपण त्यांच्या घरी जाऊन बघूया हे का येत नाही यात, का भेटत नाही या मी मित्र माझा भक्त आहे, म्हणून ते गेले तिथ तर ते म्हटले, की मी आई वडिलांची सेवा करतोय तू अ थांब जरा मी त्यांची सेवा झाल्याशिवाय तुला भेट णार नाही मग त्यांनी काय केलं त्यांनी ती वीट अ मागं फेकली आणि तू ह्या विटेवर उभा राहा म्हणून, आज अ कित्येक युग विठ्ठल अ तिथंच उभारलेलं आहे, विटेवर उभा आहे पुंडलिका हम. त्याच्या नंतर इतकं म्हणजे त्यांच अ हे म्हणजे प्रत्येक भक्तासाठी म्हणजे, विठ्ठल जिथं तथं प्रगट होत होते म्हणजे कि त्यांना दर्शन देत होते जाऊन. तेम त्यानंतर म्हणजे तुम्ही कधी गेलात ना पंढरपूरला. चंद्रभागा नदी
मी दोन वेळा माझे म्हणजे हा. छान आहे मूर्ती मी दोन वेळा जाऊन दर्शन झाले माझं त्यांचं पंढरपूरच.
अजून एक हे आहे म्हणजे कृष्ण स्वतः तिथं खेळलेत बागडलेत. त्यांचे गायीचे वगैरे अशा अ हे आहेत. पाय विष्णुपद म्हणून भागा य तो.
हा हा ते नाही आम्हाला आम्ही नाही बघित.
खूप सुंदर आहे तिथून वरती जनाबाईंचं गोपाळपूरचं मंदिर आहे.
हा ते गोपाळपूरचं ते जनाबाईंचं त्यांचं बघितलंय फक् ते कृष्णाचं काय बघितलं.
हे विष्णुपद म्हणून खूप सुंदर आहे म्हणजे नदी आहे अस कमा सार. हे मंदिर आहे तेे
मंदिर यत ह ह.
खूप सुंदर बघण्यासारखं आहे त्याच्यानंतर पंढरपुरात तुम्ही गेलात ना. तर ताकपीटे विटोबा म्हणून आहे रमाबाई महाजन म्हणून त्या अ देवाला म्हणजे नित्य नेमी. कि ताक आणि पीठ मिक्स करून देवाला. ते लाडू करून खायला द्यायचा आणि देव पण यायचा नैवेद्य दावल्यावर म्हणजे हा आणि नंतर ते. त्यांच्या सासू सासऱ्यांनी म्हणजे अस मिस्टरांनी त्यांना रोज काय दाखवतीस नैवेद्य रोज काय जातीस पांडुरंगाला हे. अस करून हे केलं अडवणूक केली त्यांची त्यांना बांधून ठेवलं. म्हणजे असं. पूर्वी ते खांब असायचे हा खांबय प्रत्येक विठोबा त्या रमाबाईचा ता येऊन तिथंच ते स्वयंभू झाले म्हणजे कुठं अ देवळा बशीच आहे ते तपिट विटोबाच. मंदिर साक्षात दुसरा विठ्ठ्यालच आहे तिथं.
तिथ हा हा.
हा खूप सुंदर आहे म्हणजे हाच विेटोबा दुसराच तिथे. तिथं आहे त्याच्यानंतर अजून खूप म्हणजे असं. ज्ञानेश्वर महाराजांचा मठ आहे तिथे बघण्यासारखा मुक्ताबाईचा मठ आहे. त्यानंतर तुकाराम महाराज म्हणजे हे जी सगळ्या पालख्या येतात ना परत. त्यां तिथ येऊन सगळे थांबतात म्हणजे तथ आपल्या मठात आणि लाखो भाविक. येतात देवाला म्हणजे असं आषाढी वारीला तर पंधरा लाख भाविक असतात.
असतात हो आम आमच्याही कधी आमच्याही करणारा. एकादस म्हणजे आषाढी एकादस तेवढं करतात ते म्हणजे ते वर्षात तीन एकादस मोठं असतात.
चार चार एकादशी असतात का आषाढी कार्तिक कि मार्गशीष आणि चैत्र.
चैत्र आणि मग ते तेवढं हे करतात. म्हणजे ते दिवाळीतलं एक एकादस महाशिवरात्रीच एक एकादस. आषाढी एक एकादस आणि एक कुठलं.
चैत्र महिना महादेवाची वारी असती की नाही अ चैत. महिन्यात महादेवा.
हा तेच की महादेवाच तेच की आम्ही शिवरात्री एखकादस म्हणतो ते हा.
हा ती नाही ती माघवारी झाली माघवारी झाली ती. हा माघवारी वेगळी आणि त्याच्यानंतरच चार महिन्यानी एप. एप्रिल मध्ये येती बघा चैत्र एकादशी... हम्म हा चैत्र एकादशी हा..... ज्योतिबाची यात्रा असते ना त्याच्या आधी असते बघा...
आधी हा बरोबर आहे हं.. ह.. ह.... या ज्योतिबाच हा हितुन आमच्या इथनं असं त्यांचं ते काठी आहे सासण काठी.... ह्म्म.. मग होय ते काठी इतनं आमच्या इथून जात.... ते सुरडून वरून जाते नाही...
बरं...
वाडीकडून येत्या नाही...
हा हा हा हा हा हा...
तस येते त्यामुळ ते आव रस्त्याला आम्हाला दिसते कायम जाताना ज्योतिबाची काठी....
ह... हो तिकड पण छान आहे बघण्यासारखं ना कोल्हापूर वगैरे...
कोल्हापुरला होय....
हम्म आणि मंगळ पंढरपूरला पंढर अ.. पंढरपूरला गेलात ना कधी एकदा.... असं.. मंगळवेढ्याला जावा... तिथं कोणाही संत अ दामाजी पंत म्हणून आहेत... मंदिर आहे त्यांच ते मंदिर म्हणजे कस अ ज्या... स अ.. विठ्ठलाच ते सम-म्हणजे ते बांधकाम करत होते असं... तर त्यांच्या... प्रत्येक विठेतनं विठ्ठल विठ्ठल म्हणून अ.. त्या अ विठेचं महत्त्व आहे त्यांचे... त्या म्हणून ते मंगळवेढयात....
मंदिर बांधायच्या वेळेला प्रत्येक विटेत त्यांनी म्हणजे नामस्मरण करून ते वीट त्यांनी ठेवलेलं होतं...
हो हो हो हो हो हो इथे मंदिर पण खूप... सुंदर आहे बघण्यासारखं मंगळवेेड्याला आहे.
हा...
हम्म ति..
त्या मंदिराचं म्हणजे त्या मंदिराचं नाव काय म्हणजे ते...
दामाजी पंतच म्हणतात ते ते स्टँड पसनं मंगळवेड्यात उत -उतरलं ना दोन मिनिटाच्या अंतर... तरावर चालत पण जाऊ शकतो आपण...
हा हा एवढं जवळ आहे चालतंय बा कधी गेलो तरी पण जाऊन येईन होन...
तुम्ही कधी वेळापूरला जरी... गेला ना कधी वेळापूर सुद्धा तुम्हाला अ.. माहितीय का तिथं तर गेलात ना... अर्ध नटेश्वरीचं मंदिर आहे... अर्धा शंकर आण अर्धा पार्वतीची.. पार्वतीची मूर्ती आहे ती मूर्ती कुठच नाहीय म्हणजे अवघ्या महाराष्ट्रात... ती वेळापुरात आहे... हो ह्म्म म्हणजे पूर्ण.... अर्धी अ पार्वती असेल आणि अर्ध... र्धा जस फोटो असतो ना अ.. शंकर अणि पार्वतीचा अर्धा सेम.... म तसं म्हणजे बघितल्यावर हेमाडपंथी मंदिर आहे ते पण इतकं सुंदर आहे ना... अ.. म्हणजे बघूनच तुम्हाला प्रसन्न वाटल.
हा हा जाऊन येते घ्या-घेवा नक्की एकदा हं.. ह.. ह.... जाणार आहे आम्ही शक्यतो जाणार आहे आता... हा अक्कलकोटला जाऊन येता येता सगळं करून येणार... आम्ही पण आता ह.. ह.. ह सुंदर आहे होय... आता त्याला मी जायचं जायचं म्हणून बा माझं आता दोन वर्ष झालं मी घोकायला लागलोय. पण अजून तर काही भेटले नाही हा मग आता बघूया पंधरा दिवसात जाऊया.... म्हणाले आता...
हा हा ह ह तुम्ही तिथून गेलात ना, तिथून जात असेल ना जर का तर काय करायचं, माहिती आहे का? पंढरपूरच्या नदीच्या पुढं एक सात किलोमीटर अ ह्याच गाव आहे. नारायण चिंचोली म्हणून गाव आहे.
नारायण चिंचोली हा.
त्या ऐश्वर्याला पण माहिती आहे तिथं गेलात ना, अख्ख्या भारतात दुसरं सूर्यनारायच नारायणाचं मंदिर आहे. अख्ख्या भारतात. ते जातानाच लागत हा. हा आणि ते होय तिला माहिती द तुम्हाला माहिती का? ते केवढं माहिती का म्हणजे आपण एक माणूस जसा बघतो की नाही, तेवढं मोठं ते मंदिर आहे. म्हणजे सूर्यनारायण तेवढा आहे तो. खूप छान! आहे ते मंदिर आणि ते पण मंदिर हेमांड पंती जुन जुन्या काळात कस होत ना पूर्वी प्राचीन काळात तुमचं ते हे आहे की नाही खिद्रापूर वगैरे. त्या साईड ला ह हा तस तस आहे ते खूप सुंदर मंदिर आहे ते.
आमचं तर इथं शिर्डून मध्ये लं ते बरोबर आहे खिद्रापूर ते प्राचीन काळातलेच आहे, बाज
हो हो खिद्रापूरचं पण प्राचीनचं आहे, आणि खिद्रापूरचं तर सूर्य डोक्यावर येतो, अगदी म्हणजे ते तर किती सुंदर आहे म्हणजे
ज होय छान! वाटतयं, ते पण होय खर ते मुगल मुगला आणि सगळं सगळं त्याच इदोस वाडी त्यावेळी
पण टिकून राहिलय ते अजून पण म्हणजे एवढं त्यांनी हे करून सुद्धा. पुरातन आहे ज हम हम. वाडीच पण सुंदर आहे ते मंदिर.
होय, वाडीला पण छान! आहे होय. भरपूर भाविक येतात तिकडं पण, होय वाडीला पण असं म्हणजे लई म्हणजे या मार्गशिष महिन्यात तरी असं प्रत्येक गुरुवारी लोक असं इचलकरंजी, कोल्हापूर इथून चालत जातात. आणि जा येणाऱ्याची जाणाऱ्यांना अस चहा, नाश्ता वगैरे ठी ठिकाणी ठेवतो, आम्ही गेल्या वेळी हा सेवा म्हणून, आम्ही गेल्या वेळी चहा चहा ठेवला होता. गेल्या वेळी होय. आणि छान वाटलं खरं मनाला प्रसन्न वाटलं तेवढंच.
हो तेवढंच म्हणजे काही नाही तर अ फुल नाही तर फुलाची पाकळी.
फुलाची पाकळी होय एकदा वारेकरी पण येणार होते ते पंढरीत. पंढरीची वारी येणार होती तिकडं ती. आळंदीपासून येणार होती परत इकड इकडं जाणार होती मग ते त्यांना पण आम्ही. चहाला ठेवलं होत ऐश्वर्या, मी, ते. पलीकडचे अनेक जण आहेत अस तिघजण मिळून एक दीडशे कप चहा करून. ठेवलं होतं वाटेवर सगळ थांबल होत आम्ही द्यायसाठी.
बापरे दीडशे आणि ते. असं वाटतं की कमी पडलं, की असं वाटतं की आपल्याला कमीच वाटते की आपण एवढं देत. त्या लोकांना म्हणजे प्रसन्न वाटतं देताना.
प्रसन्न वाढतेय होय. हा थोडं त्यांना घेऊन आणि थोडं राहिलं खरं जर समाधान वाटतय जीवाला,
हो एक वेगळाच अनुभव असो,
होय ते होय छान वाटतय ते आणि म्हणतो खरं देवाला सेवा केलेली कधी वाया जात
वाया जात नाही जात नाही एवढं आहे बघा आणि जेवढे करण तेवढी कमीच आय,
कमीच आहे कमीच आहे पहिला पहिला कस लोक भरपूर सेवा करत होत ज सळ पवळ करून, अस मन हे करून असं करत होत
आणि आता कस झालंय पिढी
कामा हा सगळं बदलय आणि लोकांना कामा च्यात वेळ भेटत नाही नाही करायला तेवढंच थोडक्यातच तेवढ्यात पण तत् तरी पण,
करतात करतात लोक आणि आता आजकाल लोक अध्या किवाकडे परत वळलीत अस, म्हणजे हम् मधी बरोबर छान वाढलं काकू
अ ा मला पण छान वाटलं बा मला माहिती मिळाली पंढरपूरची ऐकून छान प्रसन्न वाटल,
ह चालेल ठेव हा हा हा ह् हम्